हॅलो
हा बोला.
हॅलो काय चाललंय काय कराल. काय चाललंय कशा हात
काय नाही बरे आहे. दवांत चाललंय आज संडे हाय
हा
थंडे तर मेवानपच
ह
उठलो आठला रोज झाला उठायला लागतय
हम हम्
उचलो आणिग नंतर ते आंघोळ करायचा बाथरूम वगैरे घ म्हटलं ड तच वेळ माहितीय नाही बाथरूम घासलेला आठवड्यात नाही दोन वेळा घासय म बुधवारी आणि संडेच म ते पहिला भासलं सगळं पाणी वढ गरम करायला ब्रश वगैरे फुला कपडे घरी घालून ठेवले दोरी
हम्म
म आंघोळीला घेऊन आंघोळी करून सगळ आण वगैरे घयला लागत कपडे ते दोन सगळं यला साडे दहा वाजून सगळं लोटून फटून ज संडेचाच वेळ असतो ना लोट वेळी ला फसायला रोज फक्त लोटायला
हम्म हम्म
ते झालं साडे झाला अ
ते वाटत कॉलेज टाईम लवकर आहे वाटत
हो हो हो न उला असते त्याच्यानंतर आवडलं सगळं जहाज याला काळा
अप
आणि
तेफ्रेंडन ते शंकरपाळ आणलेली कि चहाातले झााल्ल्या
आणि मग जेवणाला चालू केलं हा चार शंक चाल काळायच असे आणि मग घेऊन मला दुनई आत म
का
होग ह ए
हम्म हम्
म त्याच्यानंतर जेवणाला बघत जेवणाला पहिला ते सगळ चिरा चिरी करून घेतली कांदा चिवला बारीक टोमाॅटो चरया बाार काही संडेचीतात मग अंडी अंडी होतीच नाही घरात मग ते गुरजी अंडेची म भात लावलाय क थोडं आणि भाकरी केल्या
हम्म
बाकरी झाल्या मग त्याच्यानंतर सगळं किचन वगैरे साफ केलं
हम्म
ज सुठी होय अजून मडायचेच बध के तर क पाणी विकळलं म्या पाना
हा हा आणि पण तसच करते सकाळची भांडी म्हणजे चहा म्हणजे तिच विकत आहे ना पाणी तसच ते ोलल आणलं की नको कस तर घण वाटत हो ह
का सगळ झालं म बारापर्यंत आवडल तरव
आवाजही न झालाय ब तू
हो
हॅलो हा बोलकीी आवाजही न झाला
अताला
नाही खरखरत खरखत येल
चा प्रॉब्लेम आहे
हम्म हम्म मग रूम ते चांगले आहे काय तुमची
हो हर
हो रूम घेतलाय ना तुम्ही रूम त्यांचा हॅलो
हा
रूम घेतलाय स न व रूम तर चांगले आहे काय
होय होय ह
हम हम्
ह बसला ना
होय बसलय त्ही
म पण नता
मग काय कॉलेज पण सुरू झालंय मग कॉलेज सुरू व्हायच्या ते शॉपिंग पिण केला अस काही नाही काय
कॉलेज शॉपिंग व एक के या दे ना आणल्यात दोन दोन तीस ते व वया्या आणल्या ड्रेस पण काही यावेळी घेतला नाही
सगळं
हम्म हम्
हम्म मग
हो
काय नाही ते तुम्ही अख्खा मजूर कसं करताय
अक्का मसलगय सारख रेसिपी विचारलेली असेल आक्का मण सुरू आहेां त्याला पण कांदा टमॅटोची पस् करायची पहिला मसाला सांगतो कसा करायचा कांदा टमॅटोची पेस्ट करायची आणि जरा जिरो तीळ आणि खोबरं जरा भाजून घ्यायच. त्याची त्यामध्ये लसूण, आलं, कोथबिर शती देवी
हम्म.
मसाला झाला तयार आणि मग तेलामध्ये
ह.
फोडली द्यायची. सगळा मसाला तेलामध्ये घाल यचा त्यानंतर
हम्म.
हम्म.
मसाला भाज द्यायचा ऊस पर्यंत भाजायचा.
हम्म.
अ
हम्म.
त मी ठेवल म्हणजे असं राहिलं ते वेगळं सगळा मसाला भाजला कि
हम्म.
त्यानंतर चटणी लाल तिकट - मसाला असला तर घालायचा. आणि वर कोतमिर घालायची.